हॅलो
हॅलो. कायं नां आंता जेवलो जस्टं बाबां.
हां हां कॉलेजलां?
कॉलेज लां नाहीं अजुंन.
मी गेलो नांय आंज?
नां ते.
हां हां.
तूं
मी बी बसले असंच जरां पवायला जायची इच्छां होती!
हम्मं हम्मं हम्मं हम्मं हमं
कॉल करूंया म्हटलं तुंला.
पोहांय चालते सोंड.
जाऊंया कां कायं स्कूंल ला.
आंज नको उद्यां पासूंन जाऊंया जरां.
हम्मं हम्मं मी म्हणते जरां डेली जावं म्हंण म्हणाले जरां.
स्विमिंगला?
हां
चालती सोडं ते पणं एक चांगली फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे व्यांयाम म्हणूंन.
तेचं की
हम्मं स्विमिंगला कायं खरं विषय कसां आहे माहिती आहे कां ते जायचं तरं कुठं जायचं आंता कुठं आहे आपल्या इथे टँकर बघकी आंबाई टँक होतांत तो पणं आंता बंद पडलां आहे त्यांनंतर भवानी टॅंक एक आहे आणि मंग शिवाजी हां शिवाजी टँके कां आहेतं तेवढे दोनचं टँक आहेतं जे आपल्यांला जे माहिती आहेतं ते मेनं आपल्यांला माहिती आहे ते जावा म्हणती मी मग, उद्यापासून असं रेग्युलर स्विमिंगला
जाऊया की. बर ऐक हा, तेच की डेली हॅबिट चांगली आहे ती एकदम.
तासभर ऍक्टिव्हिटी घेऊन गेलो मस्तपैकी.
होय व्हय?
नाहीतर असं आठवड्यातन दोन मी म्हणते स्विमिंगला. ते बर पडल आपल्या हेल्थसाठी. हा तेच की.
असा विषय आहे.
आपल्या हेल्थसाठी तेन बरं पडेल.
ते पण आहे.
मी म्हणते जाऊया.
हम्म, काय जरा इच्छा पोवायची.
एकदमच झाली होय?
एकदम म्हणजे असं होता सोडं मनात विचार, करा चालू करा चालू. आपण का जायचं स्कीम मधे या दिला ते. मी म्हणल जरा डेली मधे डेली जरा जाऊया बोल
स्पोर्ट्समन आहे मी. हम्म हम्म हम्म हम्.
त्यान सग सगळाच व्यायाम होतोय रे अंगाचा.
व्हय स्विमिंग एक नंबर व्यायामासाठी म्हणाय गेल तर.
पूर्ण पूर्ण, शारीरिक हालचाल
सगळच होतय रे, आणि स्टॅमिना जो इनक्रीज होत तो कशाानच होत नाय. स्टॅमिना लय ऑक्सिजन ब्रीथिग श्वासोच्छ्वास लय भारी होती.
तेच की.
चांगलाय ते आपल्यासाठी, जाय पाहिजे आपण.
ते जायला पाहिजे सोड, स्टॅमिना तर त्यात लई महत्त्वाचा ते. कुठला पण स्पोर्ट्सपेक्षा जास्त त्यात स्टॅमिना आहे. आणि स्टॅमिना वाढला की तुला सगळंच तुझं फायद वाढतात.
तेच रे, काय पण करतो मग ऑल ओव्हर तुला सगळीकडं फायदा बसते.
तेच सांगालोय.
मित्र आहे हो प्रोफेशनल स्विमर.
होय काय?
त्याची नॅशनल दिन झाली.
होय काय?
आणि म्हणजे इंटरनॅशनलला पण जाऊन आली एकदा आणि आणि ते म्हणजे असं म्हणजे आता त्याबरोबर अस लो क नाही, असं काहीतर खेळायला वेयला गेलो कम्पेअर करायला गेल की नाही, ते लवकर असं दमत नाही. तेवढ्यापेक्षा आ आम्ही असं बाकी सगळी लगेच जमतोय. तर ती एवढ्या लवकर असं दमत नाही.
हम् हम्.
ते लोक कसं काय रे एवढा स्टॅमिना लागते. म्हणला स्विमिंग मुळचं की जरा वाढलायं अजून आसं
हम
आरे ते पूर्ण काय आपल्या इथे कुठं पण जाते ती भवानी टेकनच जाते शक्यतो.
हां हां
ते तीनची तीनची म्हणजे प्रॅक्टिस ची बॅच असते ती त्यात जाती ती
काल काल
असा विश्वास ॲकॅडमी थ्रू पण काय माहीत नाही भावा तेवढं पण
आपल्या स्विमिंग पुल अकॅडमी कुठे तरी बघाय पाहिजे रे
काय माहित कोल्हापुरात आता कुठं हाय ते
एकदा ला हुडकायला पाहिजे आणि त्याच्या थ्रू आपण चालू कराय पाहिजे.
हम्म...
एक छोट्या मोठ्या टुर्नामेंटध्ये पण भाग मिळाला घ्यायला मिळते.
अरे आम्ही जाणार होतो अमरावतीला ते आमचं झो पेंटर झोनल होत. काय कॉलेजला बस अवलेबल झाली नाय.
हा हां ते डिप्लोमाला हे
हां डिप्लोमा ला तेवढं काय काय त्यासाठी एकीनं माहिती आहे का डॉक्युमेंट कॉलेजमधन जाऊन तेन डॉक्य कमेंट तेन् घेऊन आलो.
सगळं सगळं झालेलं हे दोघजण जाणर होतो आम्ही जे जे गेलो की बर्यापैकी विनो तरी कारण कंटेंटन्सी जास्त नव्हतीत मी तर जाणार तर ते डायरेट झोनल पण नाही जी वरचेज लेवलची कॉम्पिटिशन होती म्हणजे इनडारेक्टली नॅशनलच होती ती पण
हम् हम्
अरे काय झालं पण ना मला घरात ये म्हणले फोन करतो म्हणले सर सरांना फोनचं केला त्यांना फोन करून सांग की सर असं असं बस अवेलेबल व्याला नाही. म्हणून कॅनसल केली
अरेंज करशील नाही दुसरं काही तर आणि जाशील आणि
काय वाईट वाटलं भावा
त्याचं तेचं स्विमिंग पण चांगलं आहे त्यात जरा
तेच की अँन होय म्हणला आम्ही प्रॅक्टिस पण केलेली खनिला बिनिला गेलेलो आम्ही प्रॅक्ट प्रॅक्टिस केलेली यामध्ये हुतत पोहण्याचा प्रकार फ्री स्टाईल स्ट्रोक बटरफ्लाय परत हे म्हणजे असलं हे होतात बॅकवर्ड पण असं हे होतं आणि हंड्रेड मीटर, दोनशे मीटर, पाचशे मीटर असं होतं.
मला एक प्रश्न पडला जे-जे पोझिशन असत्यात बघ त्यानं काय फायद होतात काय म्हणजे?
मोरी भरपूर पहा, विषय कसा असतो ह्या स्विमिंग मध्ये पण ब फ्लूड मेकॅनिक सप्लाय होते म्हणा गे तर पाणी कसं हे होणार त्यावर आणि त्यावर आपण कसं पुढं जाणार असं असीग नसतय.
हा हा हां.
मग ते जसं एरोडानेमिक्स आपल्या बॉडी जं जास्त चांगलं आहे तसं मिली सेकंद आपण बाकीच्यांपेक्षा लवकर जातोय.
काल मू करतोय व्यवस्थित ते आपल्याला इंस्टाग्राम रीलस पडत एकदम स्मूथ जातात पाण्यात, असं जस्ट वन डाय मारतात
मानता, मानता हम्म.
आरती कस का होती ती लाईक असं त्यांना वाटते त्यांच्या पाड मोटर त्यांनी लावल्या किंवा काय
अरे तीचरी तीने जर व्यवस्थित बॉडीचा शेप ठेवला का नाही पाण्या मग पुढे ढकलती.
हा तेच की म्हणजे काय?
तेच रे ते आज बनवा इंजिनिअरिंग लागते म्हणाय गेलं तर ते प्रॉपर तुझी कशी पाहिजे
हम्म.
त्यावर लय काम केले जात
आणि पाण्यात काय वजन मॅटर करत नाही एक जाड माणूस किंवा हलका माणूस दोघांच्यात काय कंपॅरिझन नाही नसते थोडक्यात. रनिंग मध्ये कस जरा हा हलका माणूस जाणार फास्ट ही आपल्याला माहीत असते कॉमन
रेसिमिंग मध्ये तसं काय अप्लाय होत नाय.
ते एक चांगलं आहे म्हणजे कॉम कॉम्पिटिशन सगळ्यांना प्युअर आहे.
हां तेस की. काय असल तुमच्या स्विमिंग स्किलवरच ते निर्णय होणार.
तेच कि मग त्यान काय टायमिंग मध्ये काय फरक पडते काय किंवा अस स्टॅमिनामध्ये ऑपोजिशन म्हणजे समज बटरफ्लाय करायला लागलो आपण तवा.
बटरफ्लाय ना सगळ्यात लवकर जाते खरं दम पण लवकर लागतो त्याला नाही लई स्टॅमिना लागते त्याला जे आईशप्पथ तू दोन, चार बटरफ्लाय जरी एकत्र मारलास तू फिनिश आहे असं असतय ते.
एवढं?
त्यामुळे होय, होय त्यामुळे लय प्रॅक्टिस लागते त्याला.
हम्म, हम्म
जेवढं तू प्रॅक्टिस करून हे करशील ना ते जर तुला मध्ये चांगला नाही त्यामुळं तू गेलेस. असा सीन असतोय, मग तू परत नॉर्मल पोवाय चालू कर तीस.
हा, हा अनेक डाऊट आहे मला ती, ती डाऊट आपल्या डा
आपल्या डायरित लिहुन, हम्म, हम्म, हम्म.
डायचं कॉम्पिटिशन ते ऐकातच धरत्या स्विमिंगचचा आणि त्यांचा काय वेगवेगळा
नाहीय डायविंगच वेगळं असते कॉम्पिटिशन आणि स्विमिंगच वेगळं असते, हे कसं काय कर त्यातुन निघिल डाईव कोण बसवेल घरच्या शहाण्या
अरे तेचकी एकदम परफेक्ट एकदम लाइक फिश
डायरेक्ट अस हेड पहिला पाण्याचा आणि लास्टला पाय प्रॉपर भावा प्रॉपर म्हणजे प्रॉपर आणि किती तरी हवेेत ती गोलंदवड्या खात्यात
तेच क किती राऊंड होत फ्लिप किती तर अरे म्हणजे त्यांची पोझिशन मध्ये ती प्रोग्रेस काही तर असना पण एंडफिनिश च डोक्याने किंवा पानच करतात प्रॉपर
हां म्हणजे एकदम लँडीग प्रॉपर बसता त्यांची कस काय तेवढ ती हे करतात काय माहिती हा ह तेच आणि ते ते पण सगळ बिना- जमीन तेन पायाला असतात ते सगळ करायच रे हे ते जास्त अवघड आहे हवेत सगळ करायचय ते फिरायच गलाडोडी खाय- बॅक फ्लीप करायचा आहे फ्रंट फ्लिप करायचा आहे
म्हणजे बघ कि तु शहान्या आणि ते पण हवेेत बघ किती सेकंद असणार त जास्तीत जास्त चार
चार चार का रे ती पण जास्त बोललास
मरदा तेवढ्या सेकंडमध्ये सगळच हे करायच असते
ते मीटरवर आणि डिपेंड आहे किती मीटर तुझी जंम्प आहे
हां तेच तरी पण रे भावा ती
आणि बॉडी कनेक्शन दोन्ही पाहिजे ते
हां अरे ती बारक्या बारक्या ड्रायविंग ला आपण किती फ्लिप घेतात
अरे होय बघितल मी खुळ्या ते
ते अनबिलेवर वाटतय की एकदा मला
हम्म
म्हणजे लँडिंग प्रॉपर म्हणजे अस एक नंबर भारीच अस बघितल्यावर अस सॅटिस्फॅक्शन मिळते शहान्या
होय
खरोखर
अरे ते लय भारी वाटतय अरे आपल स्विमिंगच पण तसाच विषय आहे ते एकदमच होवुन जात ति बघुनच कसल भारी वाट
होय होय एकदम अरे त्यांनी
गेल की मर्दा जाते फक्त एवढेशा एवढ
ते निम्म्यापेक्षा पुढ जातात तस करून डायविंगनच
शंभर मीटर मधी तेवढ ती पास पन्नास मीटर पास करतात ती तेवढ्यात-
होय होय माहिती आहे लय‌ पुढ पर्यंत जात ते शिकाय जातात ते लय काय
अरे ती महिना महिना त्यांची वर्षानुवर्षे प्रॅक्टिस असते मग माणुस कुठत तसं होतय अर केवढ कॉन्फिडन्स बिल्ड होत असल चेष्टा का नाही
ऐ
त्याचं फोकस बिकॉस सगळच थोडक्यात स्टॅमिना वाढल की सगळ वाढल
डोक्याच शार्प लय होते रे- माइंड शार्प होते
कुठला पण स्पोर्टस असुदे लय बेनिफिट्स आहेत
हे कोणता पण घे कोणता पण घे भावा खेळामुळ भरपूर फायदा आहे
लय लय खूप.
लाईफमध्ये.
हम्म.
जेवढं कामानं मुलांनात का नाही जॉबनं तेवढं गेमचे बेनिफिट्स आहेत.
शंभर टक्के आणि ऍज हॅबिट पण लई चांगल्याती.
हा एक काय तर स्पोट पाहिजेेत रे.
तेच की आपण आता खेळतेच फुटबॉल जरा स्विमिंग इकडे तिकडे जरा
आपला असा एक प्रॉपर आहे सोड फुटबॉल हाय म्हणा गेलं तर.
हम्म, पण डेलि वेसीस वर ना रे.
हा डेली बेसस ते काय तर काम म मिळत नाही त्यामुळेळ होते सगळं जसं.
हम्म, मग स्विमिंगचा पण बघा ते जाव्या.
होय होय जाऊया की कायकावती बघा आम्ही पण चौकशी करतो. इक्विपमेंट हे स्विमिंग चा
त्यांना बघतो विचारतो जरा.
हा हा हा स्विमिंगचे इक्विपमेंट्सन पण घेऊ येऊया.
त्यांचा नंबर आहे का तुला तझ्याकड.
नाही रे!
हा हा ते नंबर त्यांच्याकडे जायला पाहिजे म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन भेटेल.
बघा पाहिजे बघतो रिसर्च करतो मी पण करतु पण.
ह इक्विपमेंट्स पण जरा बघ काय काय असतात कसं काय काय.